झाली क जेवण
तुझ होाव का
हा
काय करते मग हाव का
हा
बर
बचत गट हाप्ता भरलाच तुमचा
हा
कधी
आता कद्याच झाले हम्म
किती गारी त
आमची पाच
ह का
ह
किती वाज द्या प अशी
आमची ग दोनशे रुपये बचत आहे पाय
हा का ह
काय चालूय मग
काही नाही आता जेऊन झाले कसल्या आता
हवका कायकेल टवाज
चालू आता आता
हव का
हा तुम्ही
ह मघल तव अद्रक निनली भौसाला आलू गड ह
हम्म पच घंटाच केवायची केली क म
हा
हम
तुम्ही
केली ना
हा
हम्म मीटिंग द आणि एकदमच्यागट
झाली ना
हो का
तुमच्या गटाची झाली का
आमच्या गटाची मागं झाली ती आता परत घेण या महिन्यात
आमची बी माग झाली त आता घेऊ म्हटलं अखीन दोन चार दिवसान
हा घरी असल्यावर घ्यायची मग सी आर पीताईल बोलून हम्म
आमचे कोणा पैसे उचलेले होते तवा झाली होती आता परत घे नाही
हा
पर कड वेदाांतीी
पोर झोपले ना
हा हो का
तुम्ही हा तू मी नाही झोपले का
ज पण आता हे कॉल करायची दोघी तिघीला
हो का किती झाले हा
आ चौथाला विनयक द्या अ्याबाईला
होाव का
हम्म
किती सांगेल ते पूर्ण
ते तीस सांगेले एका व्यक्तीला पाच पण केले चालत्या
होा का त्याच्या पेक्षा जास्त नाही सांगितले ना
नाही
बरं
तीस कराचीचे
हव का
हम्म
तुझं किती बाकी राहिल म अजून माझं तर पहिलंचे
ह तीच केल्यावर मग आजगत भरपूर बाकी सोमवारला पहिन तेवढी आता
माझे होईन का
होईल ना
हा
जवा वेळ भेटला तेव्हा करायची
बरं
हम्
आता काय अजून अर्ध्या पाऊन तासांनी आता झोपी जाईन मी
जाणारे हम्
मी आता पाहिलं ते काल परवाच येलो तर मी आता संध्याकाळी पाहिलं म्हण आता चालू केलं
हा तुमचं ते रीफ्रेश होईल न मग वेळ लागला त्याला हम्
आता हाच प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे झाले नाही ते मागचे बी पूर्ण
त्याला रिफ्रेश करवून ठेवावं लागतं मग तेव्हा लोड घेत नाही ना
हा मी काय आ आता घेतल्या हातात की माझ्याकडं मोबाईलच नाही राहत ना गं हे पोरगं घेऊन येतं मग कुठं भेटतं त्याला रिफ्रेश करायला टाइम
हो
आता मी तिकडे आलते तर हा रडत होता घरी
हम्म ह्
आता म्हणतो दे मोबाईल
हम्म
थोडा फार टाइम पास केलाय कि मग त्याचा मोबाईल विसरतो ना विसरतच नाही
हम्म चल म दहा मिनिटं झाल्यावर घे म्हण
तो काय ऐकतो होय
हम ह
ऐकत नाही तू
हम्
मम्मी गेली खारीपाडाला
नाही गेली हं जपाची मागधी
हा
हम्म
बरं बरं पाड लावले तुम्ही?
नाही ना, लावण आहे उद्या आता.
हो का.
हम्म.
माझी गवू आहे बाकी गेलंत का गं?
नाही हो गेलोच नाही आम्ही अजून. त्या दिवशी पासून.
हा हो का मग, मग उगलत की पाहायचं होतं.
हू उद्या जाईन जाण आहे, आता उद्या नाही परवा
आम्ही आता गवळीत लावून घेऊ पहिले, मग जाऊ बारडात.
गवत, कपश नाही तुम
हाये ना मगं कपशीची
हो का.
हम. काय माहित हारिणी ने खाल्ली का काय केली, काय माहित.
त्या, उषा काकूंनी
हाव का तिकडं, इकडं हाय आमची गवळी.
हा.
ल‌य खायलेत काय मगं?
नाही त्या म्हणे, आम्हाला थोडंच बी लागल होय.
हा.
पण त्यान टोचून लावेली.
आम्ही गंध आट लावली म्हणा, कुंदडीत नाही लागली भात जास्त
हम्म.
गवळेत कायमाहित आता
हा.
मिरची तोडीलेचे हा.
हा, तोडल्यान काल.
घरीच.
नाही हो, सावखडे्या वरच्या बाहेर लावयला होत्या.
कितीक निघल्या?
अडीच क्विंटल निघल्या आणि तीन साऱ्या राहिल्या अजूक.
चांगला हाय राता.
हा चांगलं आहे.
का बावे?
साडेतीन हजार गेल्या पाद्या.
अरे ना पुूरल्या की नाही म
पुरल्या. मंग आता काय करत्या?
हो का.
हम्म. पहिला थोडा भारी गेलता, साडेपाच.
बाप रे! तवा किती निघल्या होत्या?
तवा तीन क्विंटल निगल्या होत्या.
आन आता
नाही तवा दोन कुंटल निघल्या होत्या, आता अडीच निघल्या.
हा.
अजून निघलं, थोड्याबार.
किती सार, यंदा कमी काय?
थोडेस लावीले ती लानवावर.
हाव का. बरं जाऊ दे, काय घेती मग पाणी पावसाचं.
हा.
किती दिवसा, महिने, झालत एक त्याला तोडून.
नाही पंधरा वीस दिवस
हा का
हम
बर अजून एक दोन थोडे चांगले होतील ना
हा होईन ना आता फवारणी करून त्याच्यावर
हो का त्या मध लावेली काही का नुसत्याची मिरच्या
मुगला वेले ना
हा का
हां काल उडीत लावलं थोडं बाकी होते साऱ्यात काही मुग ला वले उघून आलो
हनका
हा
शिडच आणलता का तुम्ही
ह धोनी शडीच तडी
हो का
हम् तुमच्याकडें होतं काय
नाही ग मी पण शिर आणलं होतं म्हणून मला शेडं आणलं होतं.
हा विचारला दोघी गेलं पण कोणी म्हणे आमच्याकडं नाहीयस मग शेडचं ांड
आरवणबाईकड होतं म्हणते ना.
काय म त्यांना नाही विचारलं आम्ही
मला म्हणत होत त्या तुम्हाला बि लागत होतं ना म्हटलं बाई मला शिडचं आणलं म्हटलं आता जद्या.
हा. त्याला विचारलं अस नाही मिऊून
अरुणाबाईचेजिता चाले भाई बचत गाटाचे ते अ बचत गट काय करण्यात आलू आहे काय मती अपडेट करण्यात चालू आहे काय काण.
हा कयच केवायस चालूय कयच काय.
आता किती वेळ किती जणी येईल होत्या रात्रीच्या.
हम्म गावात बी गेल्या धंद्या.
हा आता धनगराच्या बाहया आल होत किती मोठ्याच घर भरेल होतं मी बी तवा जाऊन बसले
ह
अजून जेवण नव्हतं त्यांना.
हा म्हणत होत त्यात माला जेवण करू द्याव आणि मण कराव नि कल.
हा मला म्हणे स्वाती भाई तुम्ही माझ्या जवळचे म्हणे नंतर या म्हणे आता म्हणलं नाही. मी आता थोड वेळ बसतेच.
ह
मग श आ जात असेन ना आता उद्या तर साव खेळायला जा नाही वाटतं
ह का.
गंदश्वरला दने कणप इकड तरीदाा नाही मी उद्याया
नाही काम वाढून गेल होतना आता.
हवीले कामाल भ त्यांला.
हम्म शेतातलं बिला आलं नाता आपलं.
हवना. माझ ते बुक भरायचे होते ते बी भरत्याकनी कायमेवे आता
त्यांना ते पैसे देऊन भरून घ्यायचे तुम्हाला.
नाही नाही हे मग वेगळ येत लिपिकाचं.
हा हा.
ते सांगते ना मग मला मी त्याची ट्रेनिंग घेली नाही ना
हा.
मग ती त्यांना ट्रेनिंग घेले मग थोडं थोडं सांगितलं बाकीचं भर तर माझ लक्षात.
मग ते एखाद्या दिवशी पाऊस असला का घरी असल्या का मग जायचं त्यांच्याकडं.
मग तसच करते मी एक एक एक बुक भरते. आता पाच सहा दिवस झाल तर एक भरून आले आता अजून तीन बाकी.
हम्म.
ते ना ते बँकेचा हिशोब राहत हो त्याच्यात ते पुरं त्या पासबुकामधून भरणं लागतं.
हा मग तने जमत नाही.
लिहायचं याला नाही ताण देत मी त्यांना मग माझं माझं लिहून घेते लिहायचं म्हण ते हिशोब चुकला तर मग बाय बोलते ना परत.
हो
ती हिशोबाचं त्या जवळ असले तेव भरून घेते
हा.
त्याच का काम कितीक कान तीनशे रुपये महिनातचालू आहे त्याचा काय किती. आता मला बारा महिने झाले ना
हव का
हा जून मध्ये बारा महिने झाले मला
हा म
चालूय ना
हा ना दहा महिन्याचे तीन हजार उरल तुमची
हां
हम ती दोन महिन्याची सहाशे रुपये परत ह्
पर महिनेच हा पर महिनेच महिना नाही जेव्हा मटिंग असली तेव्हा भरून घेते दोन तीन महिन्याच
होा का बरं आहेन मग
जास्त हाड नाही म्हणत लिहाला
हा
थोडं थोडं थोडं लियात राहिलं का होऊन जातं
हा मग असं घरी असलं का उन्हाळत फोन नि भरलं मग तुम्ही
चालू आहे बर ना हिशोबाचेच बाकी फक्त त्याच्यावर एंट्री नव्हते करेल ना
हा
मग ते एंट्री आले की मग कर नाही त्याला
हा
आमच्या गटात गटात काय दोन चारच परत फिढी व्हायली बाकीचे तशाचे थक बाकी त्याच्यामुळे हिशोब किलेअर आहेन तो जास्त हाडने जात तो भराला
हम्म
आणि ते दुसऱ्या बचत घाटात तुमच्या मम्मीच्या बचत घाटालाय का त्यालाला हे मत
हा मग त्या काढच राहत्या काही तस काही तस काही
हा आणि ति लिपिका तिल्लीिपिका ते रजिस्टर पूर्ण कारण अजून हा म्हण होती बाई ती चेंज करू चेंज करू आता आम्ही नंदबाईचे याच्यावर भरले ते रेकॉर्ड
हा
त्या लिहाल बोललं होत त्यांना त्या कुढे आल्या होत्या
मग ते त्या सईजदनी दवा त्या र य इ चमती हम्
आता मीटिंग लावू म्हणे आता मिटिंग मध्ये कायम येत का नाही य
ह ना मग मिीटिंग बस घ्यायची मग
मीटिंग मध्ये चेंज करू म्हणे मग आता तिला
तसस्काराचं मग ह नाही तर मग का
हा काम तर गच आणि त्याला पेमेंट बी तीन तीनशे रुपये महिना आहे बर का
हो ना साडे तीन हजार रुपये वर्ष पड राहिली
हा पण मग त्याच्यात काबलंय मग याच्यात जास्त नाही काम मय अ दोन तीनच गट आहे त्याच्या याच्यातलं गट आहे
त्याच्यामुळे नाही म्हणता अस मग त्या
हम्म आणि ते कस आहे मला अरुण व आपलं घरचं आहे तर सांगत राह
हा
म
त्यां त्यांना सांगितलं असतं पण त्या घरी येतच नसं नाव
नाही घर नाही आत्या मी तीनदा तीनदा जाते बाई
म नाही यता असल्यावर काय हरकत आपल्याला त्यांच्या घरी जायला पण ते जातच न स मग असं आहे नाख कस काय समोरून सांगून
हा मला नाही समजलं की मी पळत सुटत